हॅलो
काही करायलास ग?
काय नाही ग झोपले तू काय कराल्यास?
मी पण झोपलोय बघ आताच आवरून सगळं. जेवणीस जेवलो. आज काय केलंसा तुम्ही जेवायला?
आज आम्ही, चपाती शेवायाची खीर भात, डाळीची आमटी केलेली तुम्ही काय केलेला?
आम्ही पोळ्या केलेलो.
हम्म अगं आम्ही पण पोळ्या आम्ही पण पोळ्याच करणार होतो ग पण उद्या आमचा बेंदूर पण नाह ना आज पोळ्या उद्या पोळ्या म्हणून नाही आज
बरोबर आ होय
हम्म.
मग काय करालिस?
काय नाही बघ, आज काय आता काल आज दोन दिवस कॉलेजला सुट्टी होती.
हम्म
तुझं कॉलेज होतं काय नाही काल?
नाही माझं पण नव्हत, सुट्टीच होती मला पण. मग काय काय करतय तुमच बेंदूर म्हणजे कसं असत तर?
बेंदूर म्हणजे. ते बैल पुुजायच असते ग, मातीचे बैल असतात माहिती हाय का?
होय होय.
हॅलो.
हा हा ऐकू यायलय की.
हा मात मातीची बैलं येतात आमच्याकडे दारावर विकायला मग ती घ्यायची. तेना पूजायचं. मग ज्यांची खरोखरची बैला असतात माहितीय काय? त्या पण खरोखरची बैल पूजत्यात, मग पोळ्या करायच्या. पोळी परत ती आमटी करायची. यळवण्याची, सांडग तळायच भात करायचा बटाट्याची भाजी. परत ते गुळवणी करायचं. आणि म या सगळ्याच नीवद दाखवायचं. आणि मग बैलांच्या वगैरे शर्यती पण असत्यात, नंतर दोन दिवसांनी.
हम्म
परत. मग जरा उद्या देवाला जाऊन यायचं इथ गावात. गाईला निवद द्यायचा. घरात देवाऱ्यावर निवद द्यायचा मग.
व्हय. आमच्या इकडं कसं असतं माहिती हाय का असं नसतं आमच्या इकडं सगळ्यांचा एकदाच असतोय बैल पोळ्याला.
हा.
मग एकदाच असतंय आमच्याक आमच्याकड पण असंच करत सगळं जेवायचं पोळ्या वगैरे गैरे पण आमच्यात बैलाच्या शिंगाला घालायला कुडकुळे असं ते करतात.
कोळंबोळे म्हणजे?
अगं पिठाचे असतात नव्ह. कोण गोड कोडबळे करते गव्हाच पीठ घालून त्यांच्या शिंगात घालतात दोन दोन. हा असं करत्यात आमच्या इकडं. म्हणजे आता उद्या बैल पोळा म्हणजे आज उद्या बैलपोळा म्हणजे त्या आज बैल धुणार आ
हम्म खायचं असते काय म्हटलं ते?
हा ते पुन्हा त्यांच्या सिंगातलं काढून खायचं असतं. म्हणजे गव्हाच्या पिठाचे असतं हा छान लागतोय गुळाचं केलेला असते तळून उद्या बैल पोळा म्हणजे आदल्या दिवशी कस जाल बैल धुणार त्याला कलर लावणार त्याची शिंग तेन रंगवणार सजवणार त्याला मस्त.
हा.
मग दुसऱ्या दिवशी मग सगळेजण एक साथ घेऊन येणार म्हणजे आमच्या इकडं बेंडबाज्या लावतात. ला ह्या तेन त्यांच्या अंगावर टाकत नाचत त्यांना घेऊन येणार घरला. मग घरला घेऊन आल्यानंतर तर पूजाधन करणार सगळेजण मिळून त्यांना निवद तेन सगळ्या देवांना दावणार करणार मग घरचे ते जेवणार म्हणजे चार पाच वाज असं अस काही नसत आमच्याकडं चार पाच वाजतात तर दिवसभर उपाशीच राहायचे सगळे नाश्ता वगैरे करायचा काय तर. आणि रात्रीच जेवण करायचे सगळे.
आमच्या इकडे असं नसते म्हणजे जरा लवकरच आवरतात सगळी. बारा एक पर्यंत सगळ्यांच आवरतेय ग म्हणजे परत कस बायकांना फ्री व्हायला मिळते ना जरा झोपायला वगैरे मिळते मग दुपारी.
आमच्या इकड नस ते बाई असं आमच्या इकड चार पाच वाजताच असतं असं करायचं
हम्म त्यामुळच की.
हम्म उशिराच असते आमच्या इकड नुसत लय मज्या इथे सगळे बहिले ना पाच पाच मिनिटाला एक येणार म्हणजे वाजवत येणार असं बघायला किती भारी असं वाटतं. मग घरातून पळत जायचं बाहेर बघायला.
हम्म छान वाटतेय सोड खरं.
हम्म बैल आहे त्याच्यासोबत गाई वासर
सगळेच असतात हॅलो तुझा आवाज अडकायला ग. हॅलो.
आता या हॅलो.
नाही जरा जरा अडकाय लागलाय मधी मधी.
मग काय?
हम बोल की
हेला
हा यायलाय.
अगं ते रूम मध्ये बसलेलो. च्या रूमला असं माझ्या रूमला खिडकीच नाही आहे म्हणून ते रेंज येत नाही लवकर. बाहेर च येऊन बोला लागेल नाही तर.
होय.
हम्.
अगं बाई तुझी तुझी रूम वेगळे आहे होय?
व्हय. माझी माझी माझ्या रूम मध्ये कोण च येत नाही. हम् त्यांची नाही माझ माझीच केलोय ती रूम. कोणच येत नाही आत काय पण फक्त जरा सगळ मधिच असत फक्त सकाळीच तेवढे येतात दिवसभर कोणच जात नाही रूम मधी
होय मग तुझे एकटीचेच कपडे वगैरे आहेत काय तिथं काय तुझ्या भावांची पण आहेत?
त्यांची पण आहेत मग मम्मीची पण आहेत सगळे आहेत म्हणजे कपाट पन आमच्या मध्येच आहे आत. फक्त काम पडल्यावरच येणार त्या रूम मध्ये.
आणि मग मम्मी कुठं झोपत्या मग संध्याकाळी?
बाईर.
बाहेर कुठं हॉलमध्ये?
म्हणजे आमचे कसयत माहिती आहे का? दोन महागाला घर मोठं आहे पुढडी बांधायला एक महागी पण बांधा फक्त सलाप टाकलं नाही आम्ही मग आमच्यात दोन आहेत ना मोठमोठे लट वरच्या वरंडात वरंडात एक पलंग आहे खालच्या वरंडात एक पलंग आहे तिच्यावर झोपणार. आणि आई बाबा पुढे हॉलमध्ये झोपणार.
मम्मी काय बाहेरच्या खालच्या खालच्या वरंड्यात झोपत्या काय?
नाही दादा खालच्या वरंड्यात झोपतोय मम्मी आणि साई अजून एक भाऊ वरच्या वरंड्यात झोपतात.
दादा हॅलो दादा म्हणजे कोण?
बारका भाऊ.
व्हय?
हम्म दोन.
हं. हॅलो हम काय ना बिना. कॉलेज नाही त्यामुळे आज कंटाळा आलाय. आता उद्या परत कॉलेजमध्ये असच होतय. काल घरात होतो झोप यायल्या झोप यायल्या मग अस होतय.
मग आता कसं होत माहिती आहे का कॉलेज बंद झालं की जाऊ तू एक वाटत नाही कॉलेजला नंतर.
होय अगं मग ते घरात बसून मोबाईलच बघवत बसु वाटते.
हम्म तेच होत बघ बाई.
हम
मला तर लय चिरड येत्या.
व्हय.
आता मी उघ निवांत बसलोय कारण की माझी फ्रेंड येणार आहे तिन साडी घालणार आहे गुड्डी दिदी पण घालणार आहे दोघी घालणार आहेत ते साड्या.
हा हा हा हा.
रूम करायचे.
तुला बघून उठलो ग. हॅलो. मग काय अजून?
बसलेलो. आता त्यांनी आवरलो सगळं. जेवण तेण वगैरे केलो.
हम्म, हॅलो. काय म्हणलीस तू?
मी म्हणलो आता आवरलो सगळं बसलेलो जेवण करून.
हा.
भांडे तेन घासलेलो कॉल आल्यानंतर बोलायलो आता. मग
येत्यात व्हय तुला काम करता?
येत्यात की तू करत नाहीस व्हय?
मी ना अगं ना कॉलेज असलं की मी तर काहीच करत नाही. सकाळी उठतोय पाहुणे आठ सॉरी सात ला उठतोय. मग बाथरूमला ते जाऊन आंघोळ तेन करून आवरा्याला मला पावणे आठ वाजतात. म् पावणे आठला पप् नाहीतर दिदी, नाहीतर दादा कोणतरी उपरीत सोडायला येत ते मग. मग घुपरी मध्ये सोडायला आलीत की तिथनं बसन कोल्हापूर ला जायचं, तिथन एका फ्रेंड सोबत कॉलेज मध्ये जायचं गाडीवरून. मग परत येताना दोघी आम्ही चालत तोय चालू त आल्यानंतर न मग बस न परत तिकडे यायचं. मग पुरी मध्ये परत दादाला न्यायला फोन करायच मग दादा न्यायला येत
घरी यायला सहा साडेसहा पाऊस जर असला तर सात वाजत्यात मग.
्पाऊस आल्यानंतर कसं यायचं बाई?
छत्री घेऊन जातोय मग थांबतोय तिथंच थोडा वेळ.
ल आत पट बन्या हा, बोल बोल.
कोणाच तरी ऐकू यायल ग तिकडन.
आमची मम्मी बोलायली ग. आमची मम्मी हळून बोलत नाही.
व्हय.
कॉलवर तिला मोठ्या मोठ्याने बोलू असं वाटत.
हम्म, मग सगळीच मम्मी तशी बोलत्यात ग.
हळू बोलतच नाहीत.
हम्म होय.
बाय माझी तर केस लई गळाल्यात ग.
कशान ग?
मला सांगूच नको असे उपाय आता किती केस गळ्यात बघ. मला विसरून वाटत नाही गेली माझी केस हो एवढी खराब झाल्यात बाई.
हा असू दे की, आय ते बघ तिला करू काय परत फोन मी?
आ हा चालतंय की कर
मग ठेऊ काय
हम्म